हॅलो
ह येतोय ना आवाज ताई
हा हा बोला
हा काय झालं का आवरलं का काम वगैरे
हो कामावरली आज जरा सगळं संडे उशिरा चालू होता त्यामुळे सकाळपासून हा
रोजच्या कामांमध्ये फरक पडून जातो संडे म्हणलं की
आणि सकाळी रोज मोबाईल हातात येतो आज जरा उशिरा आला
हा हा ते पण आहे
काही जण बिझी होते काही जण आता सगळं रुटन प्रत्येकाच वेगवेगळं त्यामुळे म्हटलं निमंतच आपण बोलूया
ह नाही मला पण ए ् म्ह म्हट की मग ते क आवाज आला असत ना मशीनचा न म्हून म्हटलं मग तुम्हाला नंतरच सॉल्व केलं तर चांगली पडत
टेलरिंग करता का तुम्ही
हो हो काही भरपूर टेलर पण झाले नाही कुठं कमी राहिल फॅशन डिझाईनरवाले वगैरे पोरी पण भरपूर आता फॅशन डिझाईनचे कोर्स वगैरे करतात आणि भरपूर हो आणि त्याच्यात पण भरपूर पुढं चाललेत मुली
हा आता न्यू जनरेशन आहे ना सगळं. थोडस. बॅकलं जात नवीन वेगवेगळ्या पद्धती निघतात नवीन डिझाईन्स नवीन अ वर्क वगैरे
फॅशन होतं की कटोरी शिवायचं प्रिन्स कटोर शिवायचं असं. पण आता तसं नाही राहिलं आता साधे ब्लाऊज शिवायची फॅशन निघाली आता म्हणत. म्हणजे आ म्हणजे जुनं ते सोनं.
हो ना हो.
हा कारण की आता मी म्हणजे बघा पहिलं वेलवेट चे ब्लाऊज होते आपण मला वाटतं आपण छोटे असेल किंवा एक दुसरी तिसरी ला वगैरे असताना असं.
सहावी सातवीला असताना मी असं मला आठवत मी वेलवेटच ब्लाऊज घेतलं होतं.
ह मग ते तेव्हा खूप फॅशन होती ती वेलवेेड ची ब्लाउजची आणि आता नवीन मग कसं जनरेशन नुसल. नुसार बदलताातव बिघऊ पण मग वापस तेच येते जुन तेच होणं म्हंटल्यासारखं कारण की मागचच नवीन आल्यासारखं ते व पुन्हा पुनरावृत्ती होती त्या गोष्टींची कॉलरचे ब्लाऊज लांबयांचे
हा. व्हेरिफिकेशन होते त्याच्यामध्ये थोडसं डिझाईन मध्ये चेंजेस होतात. किंवा वर्क मध्ये थोडा फरक पडतोय नाही तर जुनच पद्धती फक्त थोडस. अ न्यू डिझाईन नुसार ते हे होतं. वर्क होतय बाकी काही नाही.
नांदेड जिल्ह्यामध्ये बघा एक न्यूज बघितली होती मी याशीच नांदेड जिल्ह्याचीच होती ती न्यू तर तिथं ना एक दहावीची मुलगी मग आता शाळेचे क्लास वगैरे म्हणजे हे करत. करत तिने एक शॉप टाकल ब्लाऊजच मग तिने किती म्हणजे पाचशे डिझाईन सलेक्ट केलं त्यामधलं म्हणजे स्वतः तयार केल्या. ब्लाऊजच्या पाचशे डिझाईन
अरे वा.
हो आणि तिचा भाऊ सहावीचा आणि ती आहे दहावीची त्यांनी शॉप टाकलं आणि दोन महिन्यामध्ये म्हणजे एवढं तुफान त्यांनी त्याला वरती आणलं त्या शॉपला कि आई वडील म्हणत होते तुम्हाला काय कळतं तुम्ही अजून एवढे एवढी लहान आहात. पण कशाला हे उद्योग करताय काय असं पण बोलले आधी आई वडील आणि नंतर म्हणे. तुमची आता एवढीच इच्छा आहे तर ठीक आहे म्हणे मग एक शिवणारा शिवून देणारा कपडे मग तो कपडे शिवून देणारा अ त्यांच्या हाताखाली ते काका
हा.
त्यांचे ते शिवून दे शिवणारे आणि फक्त डिझाईन केलं या मुलीन आणि तो मुलगा त्याची आयडियाज त्या लॅपटॉपवरही करायचा. म्हणजे सहावीचा मुलगा लॅपटॉप वर आयडियाज मांडायचा नवीन नवीन आणि ती मुलगी नवीन आयडिया केलेल्या तयार त्याच्यानुसार नवीन ते पूर्ण म्हणजे त्याच जसं केलं पूर्ण त्याचे मग तो युट्यूबला ते टाकायचा व्हिडिओ मुलगा ती मुलगी तयार करायची आणि ते काका शिवायची म्हणजे ती कटिंग करून द्यायची मुलगी
अरे वा किती भारी का असं म्हणजे काही काही आता इंटरनेट व ऑनलाईन ह्याचा उपयोग अशासाठी करतात ते कि ते छान ये नाही तास हल्लीच्या मुलांना अ मोबाईल गेम नुसते त्याच्यात हे रीलीलस बघण वेळ जातो त्याच्यातून काहीतरी अशी आयडिया घेऊन इतकं छान त्यांनी वर्क केलं म्हटल्यावर आणि ते तांदेडगाव म्हणजे असं थोडस खेडेच असेल काहीतरी एवढं काही डेव्हलप वगैर नसेल.
छोट्या गावातच त्यांनी हे केलं होतं सुरुवातीला तर नंतर त्यांनी ते शॉप टाकून जे केलं ना ते म्हणजे आपण विचारच नाही करू शकत आपण न् पण एवढी रिस्क नाही घेऊ शकत एखाद शॉप टाकायचं म्हणल की पण त्या लेकरांनी कसं काय एवढं रिस्क घेऊन त्यांनी ते पुढं न्हेलं. आणि तेवढ्या पाचशे प्लस डिझाईन तयार केल्या
नाही काय काय मुलं खूप अशी टॅलेंट म्हणजे उलट आपण म्हणतो खेड्यातल्या मुलांचं जे डोकं चालतं ना ते शहरातल्या मुलांच काही काही चालत नाही. हा आणि त्यांना कसं हा
लेकरांनी असं काहीतरी नवीन शोध लावला तर, म्हणजे किती आई वडिलांना पण नवीन एक हा हो अनुभूती येती म्हणा किंवा मग छान वाटत एक प्रेरणा भेटते उत्साह निर्माण होतो.
कि आपली मुलं एवढी लहान आहेत, ते आपल्यासाठी म्हणजे त्यांना काहीतरी, जाणीव झालेली आहे त्या मुलांना आईवडिलांच्या कष्टाची म्हणूनच ते मुलांनी, वेगळं करायचं ठरवलं त्याच्यातून वेगळ नवीन शोध लावले. त्यातून नवीन काहीतरी ऍक्टिवीटी तयार केली. आणि इंटरनेट ऑनलाईनचा असा वापर करून ते पुढं गेले म्हटल्यावर त्यांना काहीतरी जाणीव झाली आई वडील आपल्यासाठी किती कष्ट करतायत. आणि मग त्याच्यात त्यांना वाटलं असेल म्हणूनच त्यांनी एवढी प्रगती करून दाखवली ना.
हो खूप म्हणजे आणि खूप चाल म्हणजे आता सुद्धा त्यांचं ते चालूच आहे. पण आता झाल्या शाळा चालू तर त्यांनी ते पण म्हटलं थोडं आम्ही आता निवांत करणार आहे. कारण की आत्ता आता नवीन नवीन डिझाईन, ते चालू करतील आम्ही संध्याकाळच येऊन एकतरी नवीन डिझाईन बनवूच तरी पण शाळेतून खेळण्याऐवजी ते करायचं असं
ती मुलगी तर दहावीला गेली
हो दहावीला गेली ती आता प शाळेत खप हुश त टरचा पण एक इंटरव्ह्यू त्यांनी हे केला होता त्या म्हणजे युट्यूब वर तर त्याच्यात पण त्यांनी सांगितलं टीचरन किी शाळेत पण अशी तूच साही असती म्हणजे कुठल्या पण गोष्टीमध्ये
हो ना अशी मुलं क्वचितच असतात म्हणजे नाही का आपण म्हणतो पण काही काही मुलांमध्ये इतकं टॅलेंट आहे ना ते त्यावेळेस त्यांनी हे केलं ना त्यांच टॅलेंट दाखवलं तर असं जगासमोर चांगल्या गोष्ट घडतात की प्रत्येकानी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे कि हे जर करू शकत तर आपण का नाही करू शकत
आणि असं म्हणजे कल्पना पण त्यांच्या डोक्यात आली तर त्यांच बघून म्हणजे खूप सारे जण अस विचार पण करू शकता ना कि आपण हे रील्स आणि फील्स अस करण्यापेक्षा असं काहीतरी नवीन करू असं पण विचार येतो लेकरांचं हो
आर्थिक थोडं नियोजन होतं. त्याच्यातून स्वतःच टॅलेंट येत. तर स्वतःच्या आवडी निवडी जपल्या जातात.
ह
स्वतः काहीतरी करू शकतो हा कॉन्फिडन्स मुलांना येतो असं थोड हे त्यांचं बघून ऍटलिस्ट मुलांनी ते करणं गरजेचं आहे. कि जेणेकरून जरा ह्या मोबाईलच्या गेम पासून किंवा रीलस पासून मुलं बाजूला राहतील आणि ते त्यांचं बघून काहीतरी वेगळं भले ते नको करू दे पण काहीतरी वेगळं त्यांच्यात जे टॅलेंट असेल ते त्यांनी दाखव खवलं तर आपल्याला पण छान वाटत की आपली मुलं पण काहीतरी करू शकतील स्वतःच्या मनाने
हो ना आणि मेन म्हटलं तर एवढे लहान वयामध्ये ते तेवढ ते करू शकतात म्हणजे आपण आपल्या सारख्यांनी पण त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायची सारखंच आहे ना काहीतरी हो काहीतरी म्हणजे आपण बघून करू शकतो त्यांच्याकडून काहीतरी म्हणजे लहानांकडून पण शिकायला भेट
शिकायला मिळ तर असं काही नाही की मोठ्यांकडूनच काहीतरी शिकणं गरजेचं आहे पण लहान काही काही मुलांमध्ये ते असत की बाबा त्यांच्याकड बघून पण आपल्याला काहीतरी वेग नवीन शिकण्याची जिद्द होते किंवा आवड निर्माण होते
आणि आजच्या या युगामध्ये तर लहान लेकरांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे म्हणजे असं नाही की प्रत्येक लेकरू ह करत पण शिकण्यासारखं पण खूप आहे लेकरांक त्यांना जाणीव झालेली आहे बऱ्याच लेकरांना कि नाही आपल्या आईकड पैसे नाही आहे ना मग आपण नाही मागयच महापण आप पण आपलं ठीक आहे आपल्याला हे तेवढा समाधान मानायचं हे पण बऱ्याच लेखनाांमध्ये बुलायचं हम् चांगलं शिकताय ना लेत्र तेवढं
हो म्हणजे काही गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर घडतात तर त्याच्यातून थोडं त्यांना जाणीव व्हायला लागलेली आहे काही स्वतःहून असं हे करतात की नाही आम्ही असं करूया तसं करूया आणि मग थोडं आईवडिलांना पण वाटतं की आपल्या मुलांना जाणीव होतीय तर आपण पण त्यांच्या सारखं नाही का थोडस वागायचं त्यांच्या बरोबरीने विचार आपले बदलायचे
अ
थोडेसे बदल आपण पण घडून आणायचे मग एकमेकांच विचार पटले की थोडं पुढं जाण्या साठी मार्ग सापडतात
ह मार्ग पण सापडत आणि पुढचं भविष्य पण त्यांचं सुधारते व मेन म्हणजे कि पुढं चालून काय करायच
त्यांना काय करायचंय त्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे पण थोडसा अंदाज येतो कि आपण त्यांना थोडी मदत करू शकतो एकमेकांचे विचार एकत्र आले की थोडस काही वेगळं घडू शकतं त्याच्यातून
आणि ते आपल्याला म्हणजे मनात काय त्यांच चालू आहे ते स्पष्टपणे बोलू शकत की पण असं केल्यानंतर पण एक
हो ना ठीक आहे चालेल छान वाटलं बोलून हो बाय